हॅलो?
हा बोला,
हा दादा कसे आहात तुम्ही,
व्यवस्थित सर्व आनंद.
अच्छा अच्छा ठीक आहे अ अ, पण चांगलं चाललेलं आहे, हे सध्या नोकरी चालू आहे. आणि काम आणि घर ह्या दोन जबाबदारी्या आम्ही सांभाळत आहोत. तुमच्या गावामध्ये कोणता पदार्थ फेमस आहे,
आमच्या गावात काय जिलेबी वगैरे,
हा
म्हणजे मालेगाव म्हणजे मालेगाव साईड ला थोडस, कवळा आणि म्हणून त्यांनी ना वेगच त्या गावात,
अच्छा,
बर, तुमही प्रॉपर कोल्हापूर चे,
आमच्या कोल्हापूरचा तुम्हाला माहित असेल, तांमवडा पांढरा रस्ता खूपेम खूप प्रसिद्ध आहे. ह अ म, मावसाहार मध्ये जसं की तुम्ही आला हिते, आणि कोल्हापूर जेवण, तांबड्या तांबड्या पांढरा, कधी तुम्ही खाल्लाय का
नाही मी भेजी देली
अच्छ तुम्ही व्जटरियन आहात छा तुम्हाला काय आवडतं मग व्हेजिटेरियनच्या ह्याच्यामध्ये म
आवड काय आपलं रसपोळी वगैरे
अच्छा रसपोळी बनते का तुमच्या इकडे
हो
म कशी बनते म्हणजे काय नेमकं त्याच्यामध्ये तुम्ही युज करता
त्याच्यात का आपली पुरणची डाळ वगैरे त पोळी बनवायला आणि रस बनवायला आपले आंबे
अच्छा आंब्याचा रस बनवला जातो अच्छा म्हणजे पुरणपोळी आणि आमरस म्हणत
आमंग रस हो
अच्छा अच्छा हे तुम्हाला आवडतं का
हो आवडत
अ आणि का जे हम् आमच्या इथे हेच एक तर मला आवडत आवडत ते पावभाजी आवडते अ जर खायचं झाला म्हण तर आणि बनवायच म्हणलं तर पुरणपोळी पण आवडते अ आणि जास्त करून पण पावभाजी वगैरे हेच आवडतं आणि कुर्मापुरी हे खूप आवडत हा करुरमापुरी वगैरे पण आता ती कसं खूप तेलकड पदार्थ पण खाणं चांगलं नसतं आरोग्याला हा त्याच्यामुळे ते ज नाही बघत आता हा कमी खाल्लेलं बर असत
हा
आणखीन काय बनतं तुमच्या घरामध्ये जे सगळ्यांना असं आवडतं
हेच पुरणपोळी वगैरे
पुरणपोळी तर कसं आपण जस की आता आमच्या इकडे बघायचं झालं तर सणा वाराला बनवलं जात मग तुमच्या इथ कस काय म्हणत अस
रेग्युलर मध्ये का
हा रोजच्या जेवणा
आपल्या भाजी पालेभाज्या वगैरे
अच्छा
हो
अच्छा मग तुमची तुमची जी आई अस आहे त तुमची आई काय बनवते नेमकी ते तुम्हाला खूप आवडतं
खिचडी भारी बनवली
अच्छा कशाची तांदळाची क अच्छा अच्छा खिचडी भात म्हणतात तो
हो खिचडी
अच्छा अच्छा तुम्हाला येते का बनवायला खिचडी कधी प्रयत्न केला का कायलायते फक्त कधी बनवली का का तुम्ही
हा बनवली
असं असलं ना की बाबा की घरात कोणीच नाहीये आणि आणि आपण एकटेच आहोत त्यावेळेस
तसा प्रसंग तसा प्रसंग कधी येत नाही व ह ते
अच्छा आणि कधी आला तर मग काय बनवाल तुम्ही घरामध्ये
टी करीन मग रेसिपी वगैरे शिकून घेइन.
अच्छा आवडते का तुम्हाला स्वयं पाक करण किंवा का काय पण ब बनवण जस दोन मिनिटाची मॅगी अच्छा बनवताय अच्छा अच्छा कधी बनवलेलं का आतापर्यंत कधीच अ काही कुठला पण पदार्थ
हो बनवलेलं आहे खिचडी वगैरे बनवलेली
अच्छा म्हणजे आईकडून शिकून घेतली म्हणायची खिचडी.
हा थोडी थोडी
अच्छा तस मी खिचडी नाही बनवत. जास्त आणि कधीतरी बनते कारण खिचडी कस आजारी पडल्यानंतर खाल्ले जाते ना म्हणजे की, अ डॉक्टर असतात ना ते सांगतात की, खिचडी वगैरे खिचडी भात खावा. मुगाच्या डाळीची खिचडी खावा. किंवा वरण वगैरे खावा अस सांगितलं जातय ना म त्यावेेळेस हा ते पौष्टिक असत ना खूप त्याच्यामुळ ते त्याच्यामध्ये खालं खा सांगितले त्यावेळेस बनं ते खिचडी आणि आमच्याकडे खिचडी म्हणल की नय की शाबुदाण्याची खिचडी आठवते.
उपासाला
हा उपवासाला जी बनवली जाते ती ते पाय ना हा ते पण आवडते ना ती पण खाल्ली जात
आं
ते पण खा ते पण खातो म्हणलं आम्ही खिचडी.
अ साबुदान्याची ना
हा साबुदाण्याची खिचडी
हम् अ तुमचे किती टाक्स झालेले.
अ आपण ह्या विषयावर बोलतोय ना खाण्यापिण्याच्या ह्याच्यावर
तरी
हा नाही आपण ह्याच्याच विषयावर बोलायच आता सध्या तरी आपण नॉर्मल कॉलवर हे बोलू शकतो.
म आत
म तुम्ही सांगा हा रेग्युलर मध्ये मग आम्ही जस दाल भात चपाती भाकरी वगैरे हे ते बनवते. अ पण अ कसं होत की घरामध्ये ना आम्हाला आमच्या घरामध्ये कडधान्य खाल्लं जातं जास्त कारण पालेभाज्या कस जादा नाही खाले जातात मग कधीतरी पालक पनीर बनवलं की, खाल्लं जातं पालक पनीर वगैरे वगैरे नायतर मग अ डाळीची आमटी बनवायची आणि भात बनवायचा भा करी वगैरे करयची. वरण भात छोलेची भाजी हरभऱ्याची भाजी वगैरां चण्याची भाजी म्हणतो आम्ही त्याला
हा चण्याची भाजी हरबऱ्या एकच
हा मु मटकीची उसळ वगैरे. ते चालतं आणि भाजी मध्ये खायचं झालं तर मग पालकची भाजी वगैरे
वालाची पण
खाली झोपतात हा मग तुमच्या घरामध्ये काय बनलं जातय रेग्युलर काय?
रेग्युलर ते पालेभाज्या उसळची भाजी त्यानंतर बलके दोडक्याची भाजी वांग्याची भाजी वांगी बटाटे
अच्छा अच्छा म तुमच्या इथे काय असं प्रसिद्ध आहे. बाहेर जसं की इथे कस वडापाव हे करतात त्या आता वडापावच बनत. तो सगळीकडे तुम्हाला वडापावस दिसेल कोल्हापूरमध्येध्ये
आमच्याकडे का खिचडी राहते. इथे माले हो मालेगाव रावळगाव राहतो खिचडी म्हणून जसं प्रसिद्धत काही नाही पण सर्व जिथे गेलं तिथे प्रसिद्ध ते एवढ्या एरियामध्ये असं.
अच्छा अच्छा. अच्छा वडापाव आवडतो का नाय मग
हो आवडतो ना भेटतो ना आमच्याकडे वडापाव पाववडे सॅँडविच वगैरे
अच् अच्छा भेटते का मग खाता तुम्ही ते भजी वगैरे येत काय काय तररीचे पोहे भेटतात. का
हो पोय ना नाही तरीच पोय एवढेमस्ते ब हा इंदुरी पोहे वगैरे राहत
अच्छा अच्छा. मग आणखीन काय काय मग खाण्यामध्ये कधीतरी आवडणार असं काय दुसरं आहे
खाण्यामध्ये दाबेली वगैरे
अच्छा म्हणजे बाहेरचं खाणं
हो तुमच्याकडे चालतं का दाबेली वगैरे
हो हो हो चालते ना इकडे दाबेली पण आहे पाव वडा पण असतो पण वडापाव पण खाल्लं जातो ना पण कसं होते की ते ज्यादा अस कसं खूप तेलकट असत आणि हा हा कधी मधे दाबेली चांगली कारण दाबेलीमध्ये कस तेलाच प्रमाणच नसतय ना काही जादा नसत दाबेली हा दाब चांगले उलट खायला ते खाल्ले तर चांगली आहे ना
हा
ते खाणं उलट चांगलंच आहे दाबेली खाल्ली म्हणजे दाबेली बरोबर आणखीन जसं की आलू टिक्की वगैरे असते ते पण चांगले असते त्याच्यामध्ये पण जादा पा ह्याचा तेलाचा वापर
तेल वापर आलू टिक्की वगैरे आमच्याकडे नाही भेटू हा कारण जास्त लोक
हा हा भेळ वगैर भेळ झाली पाणीपुरी येते हा तिथ त्याच्यातच म्हणजे त्यांच्याकडेच भेटते ना आलू टिक्के असे बटाटे काय म्हणतात ते अशी शिजवून ठेवलेले असतात आणि ते घेऊन
नाही ते नाव वेगळ असेल ना मग त
हा म्हणजे काय असते बटाटा शिजवलेलं असते ते बटाटा शिजवून ना हे केलेलं असत बघ काय बटाटा शिजवून ठेवलेला हा बटाटा शिजवलेला अस त्याला ते पूर्ण मी त्याची भाजी कशी बनव ना आपण पिवळी भाजी बटाट्याची बनवलेली असते ती आणि त भाजी ह मध्ये मग कसं तखट पाणी चिंचेच पाणी आणि मसाला वगैरे घातला जातो तर तेल कसं युजच होत नाही आणि त्याच्यामध्ये कांदा हा खूप कमी कांदा वगैरे घातला जातो कोथिंबीर घातली जाते. आणि ते छान लागत खायला ते तसं खायचं लालू म्हणतात. त्याच्यामध्ये कसं जास्त यूज नसल्यामुळे ना तेपण चांगलं आहे तसं. ते भेळ वगैरे खाल्ली, जसं त्या पद्धतीनं. तर तुम्ही बाहेर गेला जेवायला की, कसं काय खाताय मग? काय आवडतं मग बाहेर गेलाय खाण्यासाठी तर, म्हणजे जेवणासाठी तर.
काय नवीन सांगा?
आणि बाहेर जेवायला गेला, तर काय जेवत असतायसा, हॉटेलमध्ये गेला तर?
धिस रेग्युलर मजा फक्त.
नाही रेगुलर तर आपण घरात जेवतोच, पण आपण बाहेर गेल्यानंतर काहीतरी वेगळं खातो ना? नाही, जसे की जेवायला गेलो समजा, संध्याकाळच रात्रीचं हा मग काय? अच्छा, अच्छा हा शेवभाजी असते. हा. काजू, काजू पनीर आणि काजूचीपण भाजी असते ना?
हो, काजू मसाला.
जे कालू मसाला असतो तुम्ही ते, तुम्हाला आवडतं ते?
त्याच्यासोबत रोटी.
अच्छा रोटी, मग भाकरी खाता की चपाती खाताय?
नाही मग रोटी, रोटी म्हणजे देशी राहतेय ती.
अ अशीच म तांदळची भाकरी, तुमच्या इकडे तांदळची भाकरी चालते ना.
नाही गहुची पोळी चालते, गहुची पोळी बाजरीची भा कर म्हणजे राजस्थान टाईप, हं.
अच्छा, तांदळाची भााकरी करते की, मैद्याची रोटी असत्या?
हो, मैद्याचीच.
म्हजे मैद्याची रोटी, हा हा अच्छा अच्छा, छान आहे.
ह.
ठीक आहे मग, आपण आता नंतर एकदा कॉल करू हां.
हो, अं आज तर नाही जमणार, उद्या जमल.
ओके, ओके.
हो, तुम्ही